हं,, आता केलेला कॉल सबमिट व्हायला नाही माझा?
नाही झाला?
नाही झाला.
कसं काय?
काय माईत,, काय झालं. हो, होतं का थोड्या वेळाऽऽ
हा, हा, थोड्या वेळात येईल,, बहुतेक ना रिफ्रेश करून आणि मग येईल.
हा हा, बघते.
हा, होऽ तर ते कधी, कधी नेटवर्क इश्यू असला ना की स्लो होऊन जाते प्रोसेस.
हा, हा,
म तेव्हा पण ना कॉलऽऽ येत नव्हता,, आत्ता पण तुम्हाला लागला नाही लगेचच.
होय काय.
व्यस्त सांगत होतं,,, तुम्ही व्यस्त आहात असं म्हणून.
पण होत नव्हता.
हा हा
आणि बाकी काय म्हणताय?
अ हे असं देवस्थान मोठे जे केदारनाथ, बद्रीनाथ वगैरे तिकडे फिरायला गेलात?
नाही, नाही अओ नाही कारण हेऽऽ बाळ लहान असल्यामुळे कनी एवढा लांबचा प्रवास नाही होणार त्याला. आम्ही कसे शक्यतो वनडे मध्येच बघतोय. कारण आता तो,, आता अडीच वर्षाचा आहे ना.
ह हा.
मग त्याच्यामुळे एवढा लांबचा प्रवास नाही होणार त्याला. आणिऽऽऽ कसं जायचं झालं तर आता दिवसभर ट्रेन मधन,, किंवा बसमधन बसून जायला पाहिजे. होय ओ, तेवढा दिशभर बसायला पण पाहिजे.
दूरचा प्रवास हां.
नाही बसत मग तो तेवढा वेळ.
हा, नाहीतर इकडे जेव्हा इकडचे पण जे वरतीचंऽळऽ जातो ना मस्तऽऽ आहे ते मनाली वगैरे शिमला.
ह, तुम्ही गेला होता काय?
अ, नाही अजून तर नाही गेलेलो. तिकडे आहे केदारनाथ, बद्रीनाथ, वगैरे तिकडे गेलोय ऋषिकेशऽऽ तर ट्रेकिंग वगैरे पण खूप छान आहे पॉईंट. हा मस्त आहे सुंद हो सुंदर आहे, तिकडे हरिद्वार वगैरे म्हणजे.
ते ऐकलय म्हणजे खूप जणांच्याकडन ऐकलंय कि केदारनाथ वगैरे असं बघण्यासारखं आहे सुंदर आहे म्हणून.
हो आता तर अमरनाथ यात्रा पण सुरु होती ना. हा तर ते अमरनाथ तेव्हा पण म्हणजे जायचं होतं पण काही याच्याने नाही जाणं झालं पण माझे मिस्टर जाऊन आले.
होय काय? हा हा हा नाही थोडा तुिकडं पण म्हणजे बघू भविष्यात कधी संधी मिळाली तर जाऊन येईन.
हा हा एकदा तरी जायलाच पाहिजे. अेसे म्हणजे स खरंच प्रत्येकाने जावं असं. ठिकाण आहेत ते.
काय हा हा.
इतक्या उंचावर आणि आपल्या म्हणजे जेवढ्या आपल्या नद्या चा संगम आहे तो तिथे बघायला मिळतो.
होय काय?
कि बरोबर ज्या आलकनंदा आणि आपल्या ज्या अ एक आहे. ते आणि कोणते, त्या दोन नदया चा संगम जिथे झालाय ना तिथे वेगळ बरो बर दोन वेगळ्या वेगळ्या अशी लाईन दिसते तिथे कि हे ही वेग वेगळी नदीये आणि ही वेगळी नदीये म्हणून.
हा हा. होय मग बघायला जायला पाहिजे एकदा. होय.
बापरे जबरदस्त रस्तेयेत.
हा हा.
खूप, जास्त करून रायडर्स जातात, तिकडे पण मग आपणही फिरायला अस गाडी वगैरे करून जातो ना, तर छाने हो रस्ते खूप डेंजरेत बाबा.
होय होय डोंगरा मधूनच आहेत काय?
उत्तराखंड कडे येतो ना ते पूर्ण.
ह, ह.
उत्तराखंड मध्ये कस पूर्ण अशी डोंगरामधूनच रस्ते आहेत, आणि एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला नदी.
हा हा असं आहे मग छान वाटत तीथ म बघायला.
हो पण मग त्या नद्या म्हणजे आपल्यासारख्या नॉर्मल नद्या नाहीत त्या.
होय.
जर सुरू झाल्या तर त्या दूर दूरपर्यंत नजर थांबत नाही एवढ्या मोठ्या नद्यायेत.
हा हा असेल सोडाअस पण
हो खूपे पण नजारा एकदम जबरदस्तये.
हा हा.
जेव्हा च ढायला आता केदारनाथचा जेव्हा ते पूर वगैरे आला ते वाचलं असेल तुम्ही.
हा वाचले ना.
हा आम्ही त्यावेेळेस तिथे गेलेलो. हो जेव्हा, जेव्हा. पूर आला त्या दिवशी आम्ही खाली उतरलो.
हा.
त्याच्या आदल्या दिवशी खूप पावसात आम्ही वरती चढलेलो.
होय काय
जवळ पंधरा ते वीस किलोमीटर असं तिथे लिहिलेलं असत जे पायी चालायला आणि तिथे ते खेचर करता येतात किंवा मग ते डोली वगैरे असतात तिथे आपल्याला वरती पर्यंत ते नेऊन सोडतात ते लोक पण मग भीती वाटते हम् हो आम्ही चालत गेलेलो कारण ख जर आपण पाय सरकतो तिथे चालायला
हा हा
मग ते पडून जातात ते लोक पण पडतात आणि खिचर पण पडतात मग भीती वाटते त्यांच्यासोबत जायला मग आम्ही चालत गेलेलो
बर
पण ते दाखवतात तेवढ वीस पंचवीस पण जबरदस्त म्हणजे वाटत नाही पूर्ण दिवस पूर्ण रात्र जाते चढण्यात
होय काय
हो आणि चढ पण असा आहे पूर्ण ना असा तिरका तिरका चढ आहे तर ते चढायला खूप जीवावर येत आहे
होय
हो पण मग माहिती नाही असे मनात एक हे पण असतं आपण जात आपल्याला म्हणजे जायचंय देवाच्या दर्शनाला मनात ती ओढपण असते ना तर ते थकूनही देत थकवा नाही येत आपल्याला ते चढायला
हा हा आता एवढे लांब मालवे म्हटल्यावर
हो आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही खाली उतरलो ना तर जबरदस्त पाऊस आम्ही पहाटेला आम्ही पोहोचल्याच्या दिवशी पण रात्री दर्शन घेतलं देवाचं
हा हा
आणि दुसऱ्या दिवशी पहाटेला चार साडेचार वाजता आता उठुन आंघोळी वगैरे करून आणि पुन्हा देवाच दर्शन घेतलं आणि पटकन जसा पाऊस सुरू झाला आम्हाला माहिती नाही आम्हाला पुढच जस कळालं होत की पूर येणार हाय की काय म्हणून आम्ही तेव्हा पहाटे पाच वाजता खाली उतरल दर्शन घेऊन आणि उत म्हणजे परतीच्या प्रवासाला ला सुरवात केली खाली उतरायला तर उतरायला आम्हाला संध्यकाळ झाली झाली पूर्ण एवढ वीस किलोमीटर उतरे पर्यंत मग आम्ही तसच निघालो बद्रीनाथला बद्रीनाथचं दर्शन घेतलं तर बद्रीनाथच्या दर्शनाच्या रांगीत तीन दिवस कंटिन्यू उभं राहिल्यावर नंबर लागणार होता
तीन दिवस
इतकी करदीत
काय हा मग तेवढं म्हणजे तेवढे दिवस थांबतात लोक दर्शनासाठी
हो हो हो तेवढी सोय असते तशी केलेली तर इतकी गर्दीच तेवढी हो कि तेवढं कंटिन्यू तेवढं जाऊन खूप गर्दी असते
हा हा
तर मग आम्ही तिथे गेलेलो मग थोडं काही ओळखीने त्याच्याने आमचा लवकर नंबर लागला डायरेक्ट दर्शन घेता आला आम्हाला आणि आम्ही खाली उतरलो परतीच्या प्रवासाला तर आम्ही जस जस खाली उतरत होत तस इतका पाऊस जबरदस्त पाऊस आम्ही तस पावसात खाली उतरलो आम्ही हरिद्वारला आलो तर हर हरिद्वार पूर्ण पाण्याखाली गेलेलं.
होय
कंटिन्यू पाऊस
हो ह पाऊस जास्त आहे का मग तिकड
आ अ
तिकडेच पाऊस जास्त आहे काय म्हटलं.
अ हा वरचे वर जस वरती जातो ना उत्तराखंड मध्ये पाऊस खूप असतो.
हा हा
आणि जस आणि तेव्हा पूर आलेला ना मग
हा हा
त्याच्यामुळे तो जास्त पाऊस पडलेला खूप पूर आला होता आणि आम्ही घरी येऊन बातम्यांना बघतो. तर काय बाप रे आम्ही चढलो वरती तर त्याच दिवशी बाकीचे आमचच नंतर जेवढे लोक चढले काय काय झालं घरी येऊन पूर्ण पूर आला सगळे लोक वाहून गेले मंदिर वाहून गेलं.
हा हा मग त तुमचं नशीब चांगलं आहे ना मग तुम्हाला दर्शन पण झालं आणि तुम्ही ते पुर याच्या अगोदर सगळं होय होय चांगलं आहे मग तुमचं
फक्त एका दिवसाचा फरक पडला. कि जे लोक चढत चढत गेले आणि आम्ही खाली उतरलो.
हा हा
बस एवढंच आहे एक दिवस आम्ही लेट राहिलो असतो तर आम्ही पण ते पुरातच राहिलो असतो.
खरंच की होय होय मग तेच म्हंटलं तुमचं नशीब चांगलंय म्हटलं. की तुम्ही सुखरूप आला घरी.
की आजही तो दिवस आठवला ना की असं वाटत की काय परिस्थिती होती जेव्हा आणि पावसात चढणं सोपं नाही.
होय होय चिखल झालेला असेल ना भरपूर
चिखलपण कपडे ओले पूर्ण इतकी थंडी आणि पुरेसे कप कपडे वरतीने काही अंदाजच नाही ना वातावरणाचा आणि एवढं चढताना पाठीला बॅगा वगैरे लावून तुम्ही ओझ घेऊन चढू नाही शकत.
नाही नाही होय आपल्याला रिकामीच चढायला होत नाही आणि ओझं घेऊन कस चढणार.
हा तर एवढं सगळं चढून देवाचं दर्शन घेऊन आणि सुखरूप घरी परतलो.
होय होय छान झालंय मग ते
घरी येऊन जर सगळ पाहिला ना तो नजारा की आपण का काल तेव्हा इथे होतो आणि आज तिथली परिस्थिती अशी आहे. हो तर ते डोळ्या म्हणजे अगदी पायाखालची जमीन हाल्ली आमची
खरं
एवढं सगळं बघून आणि बाकीच्या लोकांचा विचार करून किती लोक विचारतात ना आपण वरून त्याना ते विचारतात की हा अजून किती बाकी आहे वरती जायचं
हम हम्
तर ते जी भेटलेली लोक असतील त्यांचं काय झालं असेल असं
आपल्याला पण
खूप खूपच अवघड होता.
काय
हम् पण चला त्या निमित्ताने दर्शन झालं. माहिती नाही आयुष्यात परत कधी योग येतो त्या दर्शनाचा
च्यानंतर मी एकदा कॉल करू कारण आता माझा मुलगा उठला ना मला परत नाही मग मिळणार बोलायला
हा हा चालेल चालेल करा तुम्ही आता उठेल ना तो पण
उठतोय आता
हा चालेल करून घ्या मग होईल हा ठीक आहे